हॅलो का रे काय करायलास?
काय नाही बाबा झोपलोय बघ आत्ता.
हां
झोपलेलो रे पडलोय जरा.
अरे बाराला जेवतोस ना.
अरे नाही जरा गेलतो मूर्ती ठरवाय मंडळाची. ची
मंडळाची होय.
हम्म
ठरवलास?
होय ठरवल तेच आत्ता तीनला आलो घरात जेवलो आल्यावर, नऊ फुटी.
अरे का बाराफुटी होती नव्ह.
अरे ते बारा फुटी तुला सांगितल नाही काय ते मांडवाला वर टेकाली म्हणून
हां हां हां हां
ते मग काय होतय पुडन बघितलास का नाही ते आम्ही वर आपण लावते रे बॅनर इकडन चौकन समोरन बघलास. आणि एक मूर्तीच तोंड दिसल असा विषय आहे.
हां सयरेंट.
नऊ फूट हे मिटिंग झाल्यावर.
काय मग काय नियोजन मिरणूकणार आहे.
मिरणूकीच आता मिरवणूक पण काढायच म्हणाल्या बजेट बघायच. महा खर्चावर केलेला जास्त.
होय पण माणूसच आहे ना ओ मोठा.
नियोजन.
हम्म हम्म
ते सकाळी गेलतो पळ्या अकरा साडे अकराला आत्ता आलो दोन तीन ठिकाणी बघितलो.
कामाला गेला नाहीस. कामाला गेला नाहीस?
आज सुट्टी सोमवार.
हा बरोबर बरोबर.
म बारकी दरवाजा ती मर मूर्ती चार-पाच फुटाची. मीरुणीक नाही काढायचं म्हणून‌.
हा हा हा हा.
मग ती दगडीू शेटे एका त्याचन बघितलो तो काय माहाग सांगा लागला.
किती किती किती ठरलायसा?
तेव चार फुटाची मूर्ती आठ हजार सांगितला.
आणि आता नऊ बोटाचे.
ती एकवीस सांगितलेला पंचवीस.
हा हा. तरी महाग पडला असं वाट ना?
नाही. आठ-नऊ फूट आहे बघ मूर्ती.
नऊ भुटाची मूर्ती कितीला पडत्या? मंडळाची? सांग की तरी पण तूझा अंदाजं. कसली करणार तुम्ही?
बसलेलीच आहे.
हा ते मागच्या वेळे कशली.
हम्म धरावी ग्या सोड. मागच्या वेळी आम्ही आठ फुट, साडेसात-आठ फूट मूर्तीत ठरलेलो एकवीसला.
नऊ नऊ.
हा यावेळी नऊ.
वी वीस-बावीस. किती तुम्ही कितीला ठरलाय?
एकवीस.
एकवीसला ठरलाय, बरोबर आहे.
पंचवीस सांगितला का त्यो?
हा हा.
एकटा ओळखीच एकटख ओळखीचा आहे. म्हणजे. त्यात ते दोतर-बितर सगळं नेसून येणार.
त्याने कुठरलाय?
इकडे जेके नगरात.
जेके नगर मध्ये? हा हा.
सागर सागर सु
हा हा, मोठ्या-मोठया आहेते ना तिकड?
मोठ्या म्हणजे लई मोठ्या नाहीत आणि त्याचा छाप एक त्याच्याकड आहे फक्त. आणि् मूर्ती ठरल्या कणी तो फोटो टाकते नंतर. त्याझ एकट्याकडच चाप आहे बाकी नाही.
हा हा, बरोबर तू मी लाऊ का तू लावतोस? बर बर चालत.